हॅलो.
हा काय करायल्यास?
काय नाही बघ बसले, तू काय करलास?
मी पण आता झोपून उठले गं.
होय.
हम्म.
चहा तेण.
चहा तेण नाही अजून. मुलं झोपत नव्हती गं, म्हणून त्यांना झोपवलं. उगाच मोबाईल बघत बसलेले, शाळेत ना.
हा, हा, हो.
हा, शाळा चालू झाल्या.
होय, चालू झालंय. आमचा पण गेलाय. त्या पाच वाजता येईल. त्याची आता पाच वाजेपर्यंत शाळा आहे ना?
हा, हा.
हम्म.
आणि काय मग? तब्येत बरी आहे माझी, आहे तुझी?
माझी पण आहे बरं.
हम्म हम्म मग किती पाहिलवीत पहिला गेला ना, मुलं का?
होय, होय. आता पहिलीला गेलाय.
हम्म, हम्म. मोबाईल वागतोय तो.
नाही.
मग त्याला काय करत सांगू काय आता? पहिलीला गेलाय, कसं? पण जरा स्पोर्ट्समध्ये त्याला जास्त हे कर त्याला. त्यामध्ये इंटरेस्ट व्हायला पाहिजे फक्त. स्पोर्ट्समध्ये कारण काय सांगू काय, मोबाईल प्रमाण कमी होत नाही.
हो, नाही आता सरांना. त्यांनी सांगून आलं की, इतन पुढे कुठलाही प्रोजेक्ट असू दे, खेळाचा म्हणा. कुठला पण म्हणजे बाहेरच्या परीक्षा असतात ना त्यात त्याला सगळ्यात घ्या म्हणून सांगितलं.
हम्म, हम्म.
कारण त्यांनी घेतलं, घेतलं की नाही? म्हणजे त्यांना पोराचं आवड निर्माण व्हावी ना.
हो, आणि आता मु नुसतं मोबाईल मोबाईल करायला हे स्पोर्टस आपल्या वेळेस. पण किती खेळत होत.
होर लई.
शाळेतले खिळ खेळ सोडून आणि घरात आणि आपले वेगळे खेळ खेळतच होतोच आपण.
हो, मग तुला कुठला खेळ आवडत होता शाळेत असताना?
मी कबड्डी खेळायचो, जास्त मला कबड्डी जास्त आवडयचा.
होय.
हम्म, आम्ही बाहेर पण जात होतो असं खेळायला. जिलस्तरला हा, जिल्हास्तरला.
हा, हा.
दोन वेळा जिंकलेलो आम्ही आणि दोन वेळा मग हे झालेल. एक हा, एकच वेळ हरलेलो मी. ज्यावेळी जात होतो, त्यावे मी आठवी नंतरच घेतलो नाही स्पोर्ट्समध्ये. हा सातवी नंतर.
हा, हा. आमच्या इथे पाचवीपासनं हाय ते आहे बाहेर, म्हणजे स्पोर्टला.
आमच्यात पण आहे खरं. आम्ही सातवीला गेलो, सातवीला गेल्यानंतर ना गेलो नाही. त्यामध्ये. शाळेत आम्ही त्यावेळी आम्ही गेलेलो. तीन वर्ष गेलेलो, त्या दोन वर्ष आम्ही जिंकलेलो ह नंतरन आम्ही मग एकच वर्ष आम्हाला नंबर मिळाला नाही.
हो, एवढी कबड्डी चांगली खेळत होतीस?
होय होय.
आणि आवड असली की ते खेळात म्हणजे खेळू वाटतंय नाही ते खेळ.
हो होय होय आवड असल की काय पण होते नै.
होय.
पुढे इंटरेस्ट येतोय त्यात खेळण्याचा आणि जरा. हम्म. तू काय खेळत होतीस?
मला खो खो, रनिंग हे जास्त आवडतय.
हम्म हम्म.
आणि प्रत्येक वेळेला ज्यावेळा भाग घेतला त्याला नंबरात आलेला आहेच.
होय?
होय.
हं हं.
परवा माहेरी केलते किनी, त्यावेळेला फाईल बघत बसलेली शाळेच्या अगोदरची आठवण. त्यात ते सगळं प्रमाणपत्र घालून ठेवलेलं आधी ते प्रमाणपत्र देत नव्हतीत काय पहिली ते दुसरीच, तिसरीचे त्याच्यात म ते लिहित होतीत की खो खो, कबड्डी यामध्ये प्रथम क्रमांक. तिन असं लिहित होतीत ते सगळं बघितल्यावर रनिंग आणि खो खो मध्ये एवढं सर्टिफिकेट आहेत ते. ते बघून आ आता वाटालागलंय त्यातच कायतरी करिअर केलं असतं तर बरं झालं असत.
बरं झालं असतं होय.
मला रनिंग तेन लई आवडतंय आधीपसनच त्या आणि डान्स मध्ये तर मी लई भाग घेत होतो. ते कथ्थक मध्ये तर जिल्ह्यात पहिला आलेलं बघ आमच्या ग्रुपचा त्यावेळेला. हॅलो हॅलो हॅलो ऐकायला येईना ना काय हॅलो?